हां, हॅलो.
हा बोला ना, बोला ना. हो.
का जेवलात.
भेंडीची भाजी. अ वरण, पोळी, भात गिलासात पाणी होत.
हो का. हं, कुठ गेली आई.
तुमच्या झालं.
हो.
आई आहे घरी, त्याच त्या रूम मध्ये.
हो का. हं- हं.
तर बोलायच लागते का, नाही बोलायला लागल तरी होत असेल ना.
झालं का बारावीचे पेपर. बरावीच मी नाही का कार्या ॲप वरून केली फोन. संपले हो झाले वाटते दहावीचे ही झाले हो ना.
हो.
दहावी चे ही झाले. हा अजून हे करते
हम्म- हम्म.
कुठे गेला सांतिक.
आहे सांतिक तिकडचं, बाहेर गेला असेल माहित नाही आता. ये इकडच हाय या रूम मध्ये अंदर.
अच्छा, झालं का मंग ते केला का तू
हां हो झालं.
कर्जो कर्जो त्या स्वांंतिकला माहित आहे कारण की माझ्याकडेच तो होता.
हम्म -हम्म.
मला हे गेली आहे तिकडे सांतिकच्या, हे आपल्या समूच्या घराकडे नाही का.
हम्म- हम्म.
कोण आलं तर आता म्हणजे
हे तुम्हाला कोण सांगले ह्या ऍप बद्दल.
आं, माझ्या ताईनंच सांगितलं. हा माझ्या ताईनंच सांगितला, बरं मी फोन लावते पहा अजून.
हम्म.